एवढा फास्ट कसला गेलीस
अगं डाईल केलेलाच होता मग अा नंबर तुला करा तेवढा तुझा फोन आला ला चांग दाबल तिला आला लागेल
हम्
हम्म
आता माझं का नाही चार फोन झा आता पाच फोन झाल्या आपला नवीन टास्क येत घ नाही म्हणजे पुढचे पाच येतत आता चार झाल्यावरच पुढचा आलंय मला
आता तुझं जा पुढं आलतर कमी-कमी असेल ग पहिलया पाच-पाच आता चार-चार अस
ना अग तिथं पाच पैकी चार पूर्ण झालं म्हण आलं काय नंतर तुझं? फोन आल्या-आल्या तेच गेलं काय अन डायरेक्ट झिरो आणि पाच आलं.
अगं आत्ता तूच सलग दोन कॉल केलीस ग मला. पहिला तूच केलतीस परत काय माहित मग काय झालं आणि-आणि मध्ये आपण दोन दोन मिनिटं बोलून कट-कट झाला नाही ते पण काउंट झाले असतील.
काय माहित आता काय विचे?
आता हि बघक्की तर आज दिवसात मला ते सपवायचं आहे. करून काय पण
किती झाल्यात तुझे?
आता माझा पाहिजे तिथन बॅक गेले की कॉलकट होतोय. मगाशी तर चौदा दिसालतीत बघ.
हा मग आत आता पंधरावा चालुये.
हम्म. काय सांगाल तुम्ही आता तीला की आता ती डीकीटीला घेतली अक्षता पण डिकिटीला घेते म्हणा ते आता ही अक्ष त्याची बेस्ट फ्रेंड होत्या मी
हम्म आणि हुशार पण आहे.
तेच की. म्हणून आता इथं होती तवा पण बघितलीस ना.
किंवा असं पण असंल कि ते त्यांच ऑलरेडीच ठरलं असंल दोघी डिकेटीला घेऊन जा.
तेच कि दोघी तीज असलं नसला ठरलं तरी तेच की अक्षता काय म्हणत्या पहिलाच तिच जा डिकेटीला घ्यायच आणि अन ती हुशाराय. आणि स्टेफी पण म्हणा तिच्या पण पण तुला माहित्याय अक्षता मदत करत्यात
हो तेच की पेपरला
आणि अक्षताच आणि स्टेफीच जमतय पण.
हम्म हो पहिल्यापासून म्हणजे ते पण काय माहित त्या मया आणि अंजली जास्त राहायला लागल्यापासून ते नाटकी चालू झालती.
हा अक्षता बरोबर तशी झाली ती. मग जर वैष्णवीने जर तिथं घेतली नाही ऍडमिशन डीकेटीला
नाही वैष्णवी घेतले तरी काय ती त्यांचं दुघींच मोडणार. ती जवळ जाणार तिला काय आता.
किंवा मग ह्या तिघींचा ग्रुप करणार असं.
हा-हो आता मला फोन करत नाही अक्षताला त्यांना सगळ्यांसोबत त्यान बोलीन मी कार्यावर आज आणि अक्षताला फोन करत म्हणजे जरा माहिती मिळत्या.
हा तसं कर -तसं कर आणि मग परत संध्याकाळी आणि मी तुला फोन करतो मग तवा मला सांग.
मला बॅग वग भरायच्याय लक्षातच नाही चप्पल एक तुटली बघ उद्या जायला चप
म नवीन चप्पल तोडलीस? अगं बाई!
अग ते मुंबब पुण्यात माझ्या पाया तसले तर टिकतच नाही.
मग तेच म्हणाल तुझ्या पायातच टिकत नाही मग कशाला घेऊन आलतीस गोळी कुठली?
अग ती जरा मुलीं झार वाटू दे तुम्हीच सांग तु त्या मुलींसारखी घेत जा असली काय घेत घ पटत पण नव्हते म्हणून सांगितयाला.
किती देला? पंधरा महिन पंधरा दिवस पण टिकावले न ते चप पण खळी कुठली.
सोल निघलेय ग मग ते जागा राख निघणार पुकडच सगळं उचलले.
निघणार तू, आणि तिथं आता तिथं तुम्ही चालत विलत फिरणार तुला ते टिकणार घरात तुझं ते काय झालं प्लास्टिक च?
ते आहे की का तसलं घालून जाऊ तिथस की ट्रॅडिशनल कपडे घालणार आहे मी, आणि
हा सगळी ट्रॅडिशनल घालणार आहेस?
म्हणजे मंदिरात जाताना तिथे कंपल्सरीच आहे. तिथे ह, मम्मी ेऊन जा मंदिरा तिथ जे जे तर ते हे आहे का नाही काय म्हणतात, ते कुठल्या मंदिरला चाललय मी? रामेश्वर जेन जोतिर्लिंग आहे का नाही? तिथं तर कंपल्सरी साडे आहे मुलींना.
मग तू साडी नेसून जाणार?
साडी वय साडीशिवाय एंट्रीच नाही आहे.
म झालं कि तिथ तर एक एक साडी होत्या कुठल्या दुसऱ्या मंदिरात गेली, तर कुर्ती दोन टॉप ओढणीचं लंबीच.
म्मी ते म्मीचा तसले ड्रेस
हा तेच तेच की झालं की, म इकड तिकडं जीन्स टॉप.
हम्म, आणि आता आ् जास्त ट्रेडिशनल घालणार आहे, त्यामुळे आता म तसलेच कप तसलेच चप्पल घ्यायला लागणार ग. त्याच्यावर काय, ते तस प्लास्टिक च घालून फिरवीस?
ह वय बरोबर आहे. जीन्स जर घालला असेल तर चालते.
हम्म तेच की. बघा आता काय वेळ तर, आता काल पुण्यास नाही सगळे कपडे धुतल्यात ते वाळल्यावर मग त्यावर मला बॅग
तू पुण्याच मधन पुण्यामधनच आणशील क नाही मग चप्पल.
अगं पुण्यात एफसी रोड वर फिरलो तिथं कुठलं चपल आहे दीडशे की खराब होणार ड्रफ्ट वापरायसाठी तसला न आणि काय मोडू
हो ते तसलीच असतात ग छपलं इथं जाऊन तर तुला चांगलंच आणाय पाहिजे
हम्म.
टप नाहीत असं काय तर बघ तुझं पाहाला टिकल अस-
ते मम्मी तिथं बिग बाजारच्या बाजू खूप तर हा म्हण दोनशे सॉरी चारशे नव्याण्णव ला चांगली होती त्या व्हिडिओत चांगली दिसाय पाठवतो तुला
हा चालते जाऊन बघ मग तेवढा आणि घेऊन होय आता तुला पुण्याला गेलीस तर बरं झाला
होय खरंच किंवा एक कुर्ती आणली आहे शॉर्ट कुर्ती
हा.
अडीचशे रुपये
आणि तिथं सहाशे रुपयाला माझ्या मापाची मग तर चेतन मध्ये पाचशे रुपयाला मिळतच की
होय चैतनला किंवा कोल्हापूरला बी कधी गेलीच तर ग आता तिखंड आल्यावर असं फिरायला बिरायला आपण आपल्याला चौघीचा आपल्यान बोम्बरलाच ते व्बलाच आपण जायचच राहिल
हो आता काय त्यांचा पप्पा सुटतात आणि बोललं ना त फोन पण उचल ना झाल्या काय झाले त्यांच्या घरातलं काय कळत पण नाही
बघ‌की कसा करणार फोन उचलली नाही तर आता कॉलेज मध्ये आपल्याला एक दिवस रिसिट बिसिट घ्यायला बोलवतीलच की ह्याचं आ हे घ्यायला अ‍ॅड
रिसीट म्हणजे रिझल्ट?
रिसिट नव्हं ग हां रिझल्ट घ्यायला, तेव्हा बोलवतील की मग तेव्हाचा प्लान करुया‌काय?
व्ह चालते की, रिसिट घ्यायला असा किती वेळ लागणार आहे?
अगं सांगायचं ती सांगू शकते की घरात, कॉलेज मध्ये वेळ लागला म्हणून.
तिचा भाऊ आलात पण, ते ते काय भावाला सांग ना.
होय
मग
सांगून ये म्हणायचं, मग काहीतरी, नाहीतर काहीतरी असं कारण बघ म्हणायचं. नाही तर ऍडमिशन साठी कॉलेज बघाय चाललंय असं.
हो हिंमत करून परवा सांगितलेलं म्हणा घरात, पुण्याला घेणार आहे म्हणून. पप्पा म्हणलेत म्हणा, हळू ये ताटत. तोंडा पुुढं वाढले ते पहिलं जेवा, पुढचं पुढ बघू.
हं हां पुढं काय बोलायलाच काय झालं? बघूया सोड, चल. मगं त्याच गं तीला, सांगायला लावायचं घरात? ही कॉलेजसाठी, हे अ रजिस्ट्रेशन अन चालू आहे, जायला पाहिजे.
नाही आपलं रजिस्ट्रेशन असतय, त्यादिवशी पण जाऊ शकतो आपण.
त्या दिवशी आपल्याला तिथं किती वेळ लागतो माहित नाही ना, आपण असं कसं
होय रजिस्ट्रेशन तिथं लाईन बीन असली तर. आधीच वेळानं चालू झाले, त्यामुळे लाईन असू शकत्या.
म ते त्यादिवशी सर काय प्लान करू शकत नायं, पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनात अजून एकदा बोलवलं असं तसं किंवा कॅपराऊंड हाय. कॅपराऊंडला मग काॅलेजमध्ये जायला लागतं मैत्रिणी मैत्रिण ण जाणार आहे असं सांगून, आपण काय सकाळी आठला जरी गेलो तरी, चार वाजेपर्यंत येऊ शक
नाहीतर ते रिझल्ट, नाहीतर रिझल्ट आणायला कोल्हापूरला युनिव्हर्सिटी
हां एकदा रिझल्ट ते आणला आणि एकदा डिग्रीला, डिग्री घ्यायला असं सांगाला पाहिजे.
का दोनदा कशाला?
अगं नंतर डिग्री पण मिळायला आपल्या युनिव्हर्सिटीतच जायला लागतंय, बाय तवा काय सांगणार?
व्हय खरोखर हे हाड, ते काॅन्होकेशनला सहा महिने बाकी, ते आप आपलं काॅन्होकेशन आहे म्हणून सांग म कोन्होकेशनलाच गे आता आत्ता रिझल्ट आणायला, तवा डिग्री आणायला.
मग तेच म्हणलो ग, रिझल्ट आणि डिग्री आणयला युनिव्हर्सिटीत जायला लागतं, असं दोन वेळा जायला लाग तसं सांगायला पाहिजे, तिन घरला.
कंवा जायचं मे? आता जाऊन आल्यावर प्लॅन करूया. आणि घरला आड आणि घर घरला आल्यावर रिझल्ट कुठयं दाखव म्हणल्यावर काय दाख
ज्या दिवशी आपल्याला रिझल्ट आणायला बोलवतील की नही, बोलवतीलच आता कधी तर, तवा रिझल्टच घ्यायचा न्हाई
आणि ते कॅपराऊंडला टी सी पण लागते आपल्याला, अजून कुठे दिलेयं ट्रान्स
मग तेच म्हणालोय की, ते देत्यातच ना? ते घ्यायला बोलवतील कॉलेजमध्ये
कवां देणार आहेत ते, कोणाला त्यांना मेसेज करू का?
हा विचार विचार मेसेज कर
टी सी आणि रिझल्ट कवा देणार ये म्हणून
हम्म मी आता झु झुब्राला एवढे एक पण मॅसेज करणार नाय ये.
नाहीच की मी पण परवा सांगितलो का तुला युनिव्हर्सिटीतन कॉल केलतो का म्हणजे ती मॅडम हे केली म्हणून कुत्रा फोनच उचला नाय ब्लॉकच केलं त्याला
हो वेडचं हाय
मी म्हणलं आता गरज त्याची गरज पडालोय मी मरा लागलोय आणि तो समोर हाय पाणी मी घातलं तर मी जगणार आहे अस कंडिशन जरी असली माझ्यात मी जीव सोडीन कधी त्याज्या हातण पानी पि
असं का केला मला फोन का उचलला नायं.
बगं की फोन उचलला नायं. आणि तिथन खाली आल्यावर तुशार त्याने फोन केलेच नसतील. बर रावदे दे फोन जरी केल नसलं तरी परवा त्याला सांगितल नाहीस मी पण आलतो तिथं मग फोन मी मिस कॉल बिस कॉल बघितले नसतील परत विचारलं पण नाई त्यानी का फोन के ब्लॉक केला तरी कॉल येत्यात ग मला मिसकॉल पडतोय. कॉल फ्रॉम ब्लॉकड नंबर अस येतयं.
हम्म हम्म हम्म म
काय करत न्हाही न्हाय केला.
सार्थ पण म्हणला मला पेट्रोल पंपावर दिसलेलीत सर
हा
तर कायम का नायं बघून हसत्याात बोलत्यात आता गल्लीत ओळख आहे ना पहिल्यापासन ते बोलला नाही म्हणा भाई समोरच होता बघितला तरी पण पेट्रोल घातला नाही गेला
सोड ग त्यो लय नालायकाय काय एवढं आमचं वाईट केवलंय आम्ही त्याच आमच्यावर एवढं हे. कराला काय माह.
हम्. ते मला तर वाटतय माझ्या बड्डेलाग नाही मुद्दाम मला जळवायसाठी सरफॅन आणि तुषारतीने त्या रत्नाचं एवढं चांगलं स्टेप
मग मी तुला त्याच दिवशी सांगितलं तुला म आपण भेटल तेव्हाच म्हलेल मुद् डम लावले असणार आहेत म्हणून
आणि ते सरफेला तर रात्री बाराला लावलं.
वय.
पण काय काय दिलता बेस्ट फ्रेंड या त्या
बक्की मी तुला तवाच म्हणला. तुला तवाच बोललो की त्यानी मुद्दांना लावले असणारे स्टेटस स्टोरी
हम् ल दे मी काय कोणाला असं पण मेन्शन ब दिल नव्हतं.
बकीकी तरफ
आणि आणि त्या राम राम्याने मला मेसेज केलाता हॅपी बर््डे भकती म्हणून
ककी ते्हा आणि भरावा नयचा कि
कांड जळाल त सड हंची अपेक्षा पण नाही आहे तरी पण
नाहीच आहे सड
बर झालं गेली म मला पण थँक्यू मी थँक्यू पण म्हणलो नसतो मला रागा आहे त्यांच्याबद्दल
होयच किंवा थँक्यू सर त्यांचा मॅसेज सीन न करता सोडलस किंवा स्क्रीन वर सोडलस.
हम्म आम. आपण तर ते केलं हा ठ हा.